हॅलो आवाज येतोय का हम् जरा हळूहळू येतोय आता येतोय का हम् हा आला आता माझा येतोय का येतोय यैतोय बोल मी वाऱ्या आताय हो जर अस असा आवाज येत नाही ना वाऱ्याचा क्लिअर नीट येतोय ना कुठल्या वाऱ्यात आहे तुम्ही आता आलेलो मित्राचं श ह करायचं होतं सामान हलवायचं होतं घरात न इथं मित्र राहायला आलाय इथल्या घरी कराड मध्ये विद्यानगर म्हणजे बनवडी साईड लाच आहे ती चाळीस, चाळीस त्या माझा
अ तुम्ही वारीला जाता का नाही
वारीला जातो की
कुठल्या वारीला जाता
वारीेला जातो प पंढरपूरच्या जातो मागच्या वेळी गेलेलो मागच्या पहिल्यांदाच गेलेलो कसं तरी व्हायला लागलं पा पाणी ही सारखं घेऊन जाय लागतंय तुम्ही कधी गेला तर तसल घेऊन जावा असं चालत नाही गेलेलो म्हणजे फक्त सोहळ्याच्या त्या आडव गेलेल पुण्याच्या तिथं ह
मी तवा- पाणी पाण्याची बिस्किट, परतला आलोय काय काय केळी. शाबू खिचडी अस. उपवासाचं पण असतंय त्या रस्त्याला लई जण दान करत्याती.
हो. मी- माणसं सायकलवरून निघालीत.
सायकल वरून? अरा रा किती दिवस लागत्याते?
मला काय माहित? त्यांना गेल्यावरच कळेल.
होय.
हो. हो. पण जायचं म्हणत होतो-
हा.
पण आता फिरायला जायचंय म्हणून- बघू म्हणजे थोडा लेट जाईन. गाडीवरूनच. हो. चालत पण पाय दुखतात पण भरपूर मज्जा येत. ते अरे ती म्हणजे अशी दवाखान्यातली माण - हो. सेवेला नंतर ती- मित्र होता माझा. त्यो कायम ते दान करतात. जेवण वगैरे व वाढायला येतात.
होय.
आणि प्रथमेश कांबळे.
हा. हा. हा. म्हणजे ते दान करतात का?
हो. जेवण वगैरे नेतात ते. म्हणजे भारी वाटतं पोरांना. अस वाटत देवानच बोलवलय.
कुणाल-
-ला? हा. म्हणजे असं म्हणजे वारीला जाणार आहे. हां.
आ.
म तू मागच्या वेळी गेलेला. मग तुझा अनुभव कसा होता? मागच्या वेळी म्हणजे- असं वाटत काहीत हो असतोय. त्या शिर्डीला पण असतात. साईबाबांच्या इकड.
होय?
त्यांचे पण दवाखाने वगैरे आहेत.
पण, किती आषाढच महिन्यात जाते
का नाही? हो. एक एकादशी लागून हो. अरे, जुलै महिन्यातच असतेय तस. हो तसं असते पण माणसं जातात एकादशीला.
बर.
हो. त्याची एक माळ घातल्यावर अस अस काही...
होय माळ कशाची घालते ती?
पु ती माळ असते देवाची, तुळशी माळ ना? हो.
म्हणजे ते म्या
म ऐकून आहे की तुळशीची झाडं असतात ना तेच्या लाकडा पासन पण ते ती माळ असते. शांती म त्यांच्या गळ्यात असते तुळचीमाळा काहीतरी म्हणतेत त्याला. होय.
होय.
हो ला का कसला आलं त्यान आपण हे केलं गाडीला हात केला आणि गेलो. अरे आपेला का असाला जा गाडी हात करून. पहिलीच वेळ होते हो, म्हणून तो थोडा, थोडा हात करून थोड चालायचं असता हो पहिलीच वेळ होती. म्हणजे किती किलोमीटर दिवसात चालते ते? हम्म एक तीस कि तीस, तीस किलोमीटर चालते.
हो आरती तुला माहित आहे पुण्याच्या तिथं कुठ तरी एक मोठा पुतळा आहे तो मोठा?
तला
विठ्ठल रुक्माई चा?
हो काय बघितलाय, बघितलाय मी छान आहे छान.
दर वेळी
हा हां हां हां मी बघितल ना इंस्टाग्रामवरती. ते का अरे मध्ये ना इथ आम्ही गेलतो एकदा हा..
तिथो इतकी माणसं लेका ट्रक, ट्रक भरून पाण्याच्या बाटल्या दान करते ती परत बोल ना काय होय दानधर्म केल्याला चांगलंच असतय. तुम्ही काय करता का नाही दानधर्म?
काय, काय करता. खिचडी, उपीट नाष्टा वगैरे करतो.
अ मग किती, किलो, किती उपेट करायला काय रवा किती लागतो? म्हणजे माणसं तर लय असतेली का तुम्ही असं काय नाही तेवढा लिमिटेड करता आणि
कधी, कधी करतो किंवा कधी, कधी अ बनवून आणंतो रेडीमेड. होय, बणवुन पण भेटतो काय? बणवून पण जास्त जात असले तर बनवून भेट भेटतो कारण लागतो ना जास्त लोक असल्यावर काय करायचं. ते तर काय बणवायाच लागणार मग हो.
आणि काय बरं अ तुम्ही माझं एक ऐका तुम्ही त्याच्यापेक्षा हाय का नाय उपीट देण्यापेक्षा
आवाज आवाज तुमचा हॅलो हा बोला
तुम्ही काय करा उपीठ देण्या पेक्षा अ ही द्या काय बर म्हणत्यात त्याला बिस्किट द्या परत पाण्याच्या बाॉटल्याला असं म्हणजे गाडी द्या त्यांच्याबरोबर एक पाठवून
आणि की नाय एक दोन तीन नाय तुम्हाला जमलं त एक चार पाच नर्स घ्या हो आणि त्यांना त्यांच्या सेवेसाठी पाठवां ह ह ह नाय लोक आमच्या इथली समान समस्या व लागल्या करते की लोक सहकार्या लय करत्याती म आपल्याइकडचं तेच मला वाट ह ह ह समाजसेवक माणसांच्या हातना समाजसेवा नाय रे म्हणजे पुण्याची काम पुण्याची काम घडता ते तर हाय प्रत्येक थोडा फार तरी काय बोलला
म्हणजे तुम्ही दान करताय त्याज्यातना पण तुम्हाला थोडाफार वाटा भेटतोयच पुण्याचा
हो. खारी नाय पण खारीचा काय म्हणतात बाबा त्याला फुल नाय फुलाच्या पाकळी एवढा तरी मदत करत नाहीत - मदत आता आम्हाला जेवढी होईल तेवढी करतो बघा आम्ही होय हो आता आपल्याला जेवढं मानं त्याला करू शकतो तेवढंच करणार की माणूस पण
मदत केल्याल चांगल
चांगलंय आप आपल्या घरच नाय म्हणता मदत करायचं दानधर्म म्हणजे आपण समज जर शंभर रुपये कमवलं तर त्यातलं दहा रुपये तर कमीत कमी दान केलं पाहिजे. आहो असं कसं पन्नास रुपये करतो आम्ही
मग चांगली गोष्टय
हूं
मंग उरलेल्या म आता समजा तुम्हाला पन्नास हजार पगार हाय त्यातले पंचवीस हजार तुम्ही दान केले तर त पंचवीस हजारात तुमचं भागतं व्हय घर खर्च
नाय शेती वगैरे पण हाय की आम्हाला हो म तुला अडजेस्टमेंट चागली करता शेती वगैरे हाय की आणि भाऊ पण हाये मोठा हा भाऊ काय जॉबला आहे का हो तरी म्हणल तुम्ही का नी एवढं करता म्हणल भाऊ जॉब ला आहे. मग तुम्ही केलं पाहिजे ह्याज्यापेक्षा जास्त केलं पाहिजे. होय आता होत तेवढं करतो आम्ही आता तुम्ही पण येताय काय आमच्या बरोबर? आम्ही ती हेलिकॉप्टर बुक केलय तिकड सोमवारी जा कधी जायाचाय बर एकादीशी च्या दीवशीय ना? हा. उपवास पक उपवास पकडता काय तुम्ही?
होय.
होय. मसरीला मी पण दररोज पकडतो बघा आणि ते पण करतो पाणी पण पेत नाही कडक उपवास करतो.
तुमचा निरंकार असतय का?
हो आणिक मौन पण पाळतो बघा कधी कधी. मला तसं केल्यावरच शांत वाटतं. मौन म्हणजी काय -काय? काय? मौन म्हणजे कोणाबर बोलायचच नाही काय? हो कोणाबरोबर बोलायचंच नाही.
हॅलो!
हॅलो! हो - हो. आमचे इथ बाबा म्हणजे पाणी पित नाहीत परत काय खात नाहीत असा उपवास तसच एकादशीला आणि दुसऱ्या दिवशी वाटत सोडतेत काय तर उपवास ह - ह. चांगला आहे की, सगळीच काय श्रावण पाळूनच उपवास धरत्यात का? नाही नाही आम आमच्या फक्त घरात मी माझा भाऊ आस धरतो.
जे तसा उपवास करता का चांगलय देवाप्रति भक्ती असलेली चांगलं आहे र.
हा हा ह. देव कुठल्या ना कुठल्या तरी रूप देतो आपल्याला फळ. हो. का नाही बघ टाइम काय झालाय हो? हा बर ठेऊ काय मी? हा - हा मी पण बाहेरच चाललोय.
हा ठेऊ का.
ठेवा हां. हॅलो!